हॅलो, काय करायलास सोमय्या.
काही नाही तू काय करायलीस?
मी आत्ता जेवण केले बघ. जेवणात बट टाटो भाजी अ म्हणजे याला पाहिजे होती, बिन ह्याची बिन मिरचीची बिन चटणीची फक्त अशी म्हणजे आलं लसूण कोथंबीर एवढंच घालून बटाट भाजी त्याला पाहिजे होती. मिरची नको तिकट नको असं त्याला हवी होती. आ?
झाली होती का चांगली?
छान झालती, आवडली मस्त झालती म्हणाय लागले. चपाती बनवली.
हम्म
भात काय चार वाजता शिजवलेला ती मुलं कामाला गेलती ना त्याच्यामुळे वेळ झाला म्हणून चार वाजता भात शिजवला. तोच भात ढिगभर होता शिल्लक मग ते आता जेवली ती
हम्म.
मग आम्हीच जेवायचय. भाजी हरभऱ्याची डाळीची आमटी मस्त झालीय.
होय बर. तुम्ही जेवला का नाही?
आत्ता जरा चहा पिणार मला चहा आवडतो आठ साडेआठला. काळा चहा, गवती चहा जेवणाच काय नाही आता चारला मुलांच्या संघ आणि जरा नाश्ता केलेलं. मग आता जरा चहा काळा प्यायचा जरा, काळाच्या गवतीच्या घालून आम्ही दुधाचा कधी पित नाही चहा. कधीच नाही, आता नाही म्हटलं तरी चार पाच वर्ष झाली. काळा चहा प्याय लागलो.
होय?
होय.
चांगल हाय की.
हुं दुधाचा आम्ही पीत नाही चहा.
हा बरं बरं हाय.
हम्म
आणि काय मग?
म आता चहा प्यायचा, नंतर एक तासाभराणं मग जेवण.
होय हुं बर बर.
आणखीन काय?
काय तुमच्याकडे.
तुमचं काय चाललंय?
हुं काय नाही बसले बाहेर.
हम्म.
गार वार सुटलय बाहेर.
हा हा.
मग कॉल कार्याचा कॉल सुरू आहे ना. हम्म. इन्कम सोर्स आहे चांगला, त्यामुळे काय होय. होय पण आता पेमेंटचे वगैरे जरा प्रॉब्लेम या लागलाय नई.
अं काय तर काम निघलं असल म्हणून प्रॉब्लेम असनार कार्याच पहिला छान येत होत मी आ म्हणजे अयकून मला माहित ताई कार्या छान आहे म्हणून
हुं होय.
पैशेबिशे अगदी वेळेवर मिळतात मला असं आयकाय मिळालं म्हणून म्हंटलं.
हुन हुन हुन.
हम्म. कार्या छान हाय. काय नाही आणखी.
घरातली काय करत आहेत.
घरातल्या सुनबाई लागल्यात. बाळाला झोपवायला, एकटा लागलाय खेळायला.
आ.
मी पण आले वाऱ्याला बसायला. आणखीन काय म्हणता?
काय म्हणते बसले. एखादी रेसिपी सांगा ती चांगली
कशाची रेशिपी सांगू आता?
हम्म्म. तुम्हाला कोणता स्पेशल मेनु येतो?
ला मला
आं याची काय समोसा समोसा आवडतोय म
आवडतय
हुम.
सांगा की.
रेसिपी तुम्हालाच माहीत तुम्ही करताय ना छान.
नी तुम्हाला कशे येतेत
इतका नाही छान येत म्हणजे मी कधी एवढा समोसा केला नाही खातोय तेवढाच कोण पण आणलेला कुठं पण गेल्यानंतर एखादा खाल्लेला ते अस तेवढे आवड नाहीं तर नाहीं.
हुं असुदेकी पण रेसिपी सांगू शक
नाही एवढी सांगू शकत मी मला एवढं म्हणजे पूर्ण इत नाही मी उगच कशाला खो
पण कशापासून बनवतात ते तरी येत असेल मग हुं.
अ गव्हाच्या पिठाचा बनव
अरे नको नका नका नका नका असलं काय बोलू नका मी सांगते तुम्हाला हं!
हो
हुं!
हुं!
काय करायचं- मैदा असतोय ना, मैदा घ्या- हुं मैद्यामध ते मीठ थोडासा, ओवा
हुं
आणि कडक तेल किंवा, तूप असेल ना
हुं!
घालायचा.
हुं!
त्याला चांगलं मिळून घ्यायचं.
हुं हुं!
थोडा वेळ ठेवायचा पिठ
हुं!
हो पीठ थोड्या वेळानंतर त्याचे गोळे बनवून घ्यायचे, मग तोपर्यंत स्टपिंग तयार करायचा आतलं.
हुं!
स्टफिंग कसं करायचं, तर आपलं तेल, अं जिरं घालायचं चहा जिरं घाला. मग ती बडीशीप, धने, आणि असं हे बारीक करून घ्यायचं, ते वरून घातलं तरी चालेल मग ते बटाट्याची भाजी जशी असत्या ना कांदा वगैरे घालून. वाटाणे, वगैरे हिरवे वाटाणे. घालायचे. मग तो मी मसाला बारीक करून घ्याऊन ना बडीशिपचा, आणि धन्याची पावडर.
हा हा हा!
ठीक ये. झाला तरण जरा परतवायचा मग त्याच स्टपिंग करायचा, आणि छान असं एक मध्ये एक गोळा प्लेन करायचा, लहान लहान लाटून घ्यायचा समोसाच्याकाराचे, एकाात दोन करायचे. ते व्यवस्थित ग घालून तळून घ्यायचं मग.
हम्
हा हा! ठीक आहे छान वाटत.
हम्म मी तिकडं आले की करूया आपण.
ठीक आहे, ठीकय, चालत, चालत.
हम
चालतंय की. आणखीन काय?
काय तुमच्याकडे?
हा हा! आणखिन काय जेवला का नाही मग
होय जेऊनच बाहेर बसलोय.
होय जेवूनच बाहेर बसलाय मग अभ्यास ते?
अभ्यास तेन काही नाही.
आज काय सुट्टी अभ्यासला?
काल
हम्म. व्हय?
जरा झोपच याय लागली हो मला सारखं, खरं झोप लाग ना.
हम्म हम्म हम्म. ते वेळ झाला झोपायला म्हणजे नाही होत.
हम्म असय काय?
हम्म म आधी तुझा अभ्यास आता दोन दिवस बंदच?
अम्म.
दोन दिवस झाला अभ्यासं बंधच हाय वाटतं.
होय.
हम्म आणखीन काय?
आणखीन काय नाही.
हम्म.
तुम्ही काय करालाय?
हॅलो
हा तुम्ही काय करायलाय?
आता चहा प्याय लागलोय.
होय मग फक्त फक्त चहाच पिताय काय त्यासोबत आणि काय घेताय?
घेतोय मी, कधी तर चिरमुरे नाही तर नाही कधी. मी मला काळा चहा आवड तो आलं, गवती चहा घालून चहा आवडतो काळा. छान वाटते तुम्ही पिऊन बघा. गवती चहा आणि आल्लं घालायचं चहामध्ये छान वाटते जराशी चापूड आणि साखर. इतका छान लागतोय च्या कि तुम्ही कधी दुधाचा पिणार च नाही विसरून टाकशीला दुधाला.
हो आम्ही नाही मी पण नाही तीकाम दुधाचा चहा, काळा चहा घेतय ना आम्ही पण. आम्ही पण दुधाचा चहा घेत नाही, काळाच चहा घेतोय ना.
हम्म हम्म.
हम्म. आणखी नं काय मग
काय नाही बघा
ह, ह
चहा घ्यायला लागलोय बोला की तुम्ही मी पण बोलते बोला
मग काय आंबे वगैरे काय आणलेला का नाही आंब्याचा सीझन तर चालु आहे
हा
हम्म
काय म्हंटला?
आंबे वगैरे आणलेला का नाही आ
आता उद्याच आणणार आहे बघा उद्या रविवार उद्या जाणार बाजारात घेऊून येणार.
होय म आंबे च काय काय बनून खातय?
आंब्याचं! ज्युस ज्यूस आवडतो चपाती संंग
होय चांगलं लागतय हा हा
शिकरण असत ते
हम्म, हम्म छान लागते ते पण
बन काय म्हटला
छान लागते म्हटलं
हा शिकरण आंब्या चपाती संग छान लागत ते
हा लस्सी वगैरे करून पीत नाय काय लस्सी वगैरे आंब्याची पिताय
आणखीन काय
काय नय
ह, ह
आणि हा, हा चालतय मग आता कार्याच पण झालंय पूर्ण ठेवतो मग.
हा मग ठेवू कई